नमस्कार हॅलो, हॅलो नमस्कार मस्त मजेत तुम्ही कशा आहात?
आम्ही पण मजेत, संपल्या उन्हाळा च्या सुट्ट्या?
हो संपल्यान उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या पण उन्हाळ्या नाही संपला आणखी
उन्हाळा नाही हा वेळेस जास्तच आहे उन्हाळा
उन्हाळा भरपूर आहे म्हणजे मनसोक्त उन्हाळा पाहायला भेटतो आणखी संप नाहीये उन्हाळ्याच्या आमच्या सुट्ट्या तर संपला तुला
हो ना हो मग तुमच्या इकडे एजुशे एजुकेशन कस आहे
शिक्षण आमच्या इकडे हा आमच्याकडे शिक्षण म्हणजे कशाबद्दल शिक्षण चांगलंच आहे आता कस झालंय म ते का शिक्षण अ फीस मग शिक्षण मी ते सांगते ना शिक्षण म्हणजे एक व्यव व हे झालाय एक म्हणतात ना ते व व्यवसाय झालाय व्यवसाय त्याच्यामध्ये शिक्षण शिक्षण देण्यापेक्षा ना त्याच्यातून इन्कम म्हणजे कि किती पैसा मिळतो आणि किती फीज भेटते ह्याच्याकडे जास्त लक्ष देण्यात येतय म्हणजे तुम्ही कुठेही द्या देशाच्या कुठल्याही पाठीवर जा तुम्ही कितीही म्हणजे एक लाख रुपये जरी तुम्ही दिली फीस तरी तुम्हाला एज्युकेशन जोपर्यंत आईवडील घरी शिकवत नाही तोपर्यंत मुलांना काहीच येणार नाही
हो ना हो ना ह आणि आजकाल शिक्षणाचा बाजारच झालाय सगळा प्रत्येक कोणी उठायले एक शाळा चालू करायले. प्रत्येक जण आपापलंच बिझनेस चालू करायलय पण त्याच्यात फीस पण सरकारी शाळा बंद पडायला लागल्यात ना हच्यामुळ गव्हर्नमेंट
मग गोरगरिबाचे शिक्षण बंद व्हायलेत.
हा पण गोरगरिबांना परवडत नाही. ना हो मुळात तुम्ही मोठ्या मोठ्या शाळेत आता कसं वाटतय आपल्या शेजारी एखाद्या गरीबाच आपले लेकर मोठ्या शाळेत त्या लेकरांना पण वाटतं ना आपण पण आपण मोठ्या शाळेत जावं.
बरोबर बरोबर ते कंपॅरिझन म्हणजे ले कर बरोबरी करतातच कि बाबा त्याचा युनिफॉर्म त्याचा शाळेत चा गणवेश असा आहे ह्याचा शाळेचा गणवेश असा आहे. ते लेकरांच्या मनामध्ये घर आ आजकाल तर एवढ अवघड झाल्यात गोष्टी की बाबा दुसऱ्यांच बरोबरी करता करता आपण कुठपर्यंत पुरे पडणारेत आप आपल्या मुलांसाठी प्रत्येकाच इन्कम सोर्स वेगळाचे.
हो ना आणि सगळं आप पण प्रत्येकाची बरोबरी करून जमत नाही ना. आता आपल्या लेकरांनी मोठ त्याची बरोबरी करून जमत नाही, अ त्यांनी आपली अस जमत नाही आणि आजकाल शिक्षण महाराष्ट्रात तस बरंय पण आउटसाईट म्हणजे सिटीला तर खूप एज्युकेशन फीस मध्ये
भरपूरे भरपूरे बा आउट ऑफ
एवढं नाहीये. फीस आणखी जास्त
नाहीये, नाहीये नाही ग्रामीण भागात नाहीत. चय पण दुसरीकडे भरपूर ठिकाणी असच झालाय बिझनेस बिझनेस सगळ्या गोष्टींचा बिझनेसे. काय करू शकतोत आपण सांगा बर यामध्ये काहीच करू शकत नाहीत ना विषय असाये का आपण हे गव्हर्नमेंट बी म्हणजे अ लक्ष देत नाहीत ना या गोष्टी कडे कारण त्यांचापण त्यामध्ये इन्कम आहे. च आहे ना त्यांच्याकडे बी त्यांचा अ आहे ना
आता कसं झाले बोर्डस पण बरेच निघाले. सीबीएससी बोर्ड निघालाय, आय आय बी बोर्ड आहे पुन्हा त्याच्यामुळं ना हे आपला महाराष्ट्र बोर्ड, ग्रामीण भागातले बोर्डस वगैरे बंद पडू लागले. ते सीबीएससी मुळे वगैरे कि आता हे मराठी मीडियम वगैरे शाळा बंद पुढला सगळ्यांना काय वाटतं माझा मुला इंग्लिश मिडियममध्ये शिकला पाहिजे.
शिकला पाहिजे तेच तर ना. हे चुकीचं आहे, पण आता कोण तसं पाहिलं तर ना आजकालच्या ह ह्या हेच्यामध्ये जगामध्ये सगळ्याच गोष्टी चुकीच्या व्हायल्यात. कुठलीच गोष्ट ही अशी नाहीये कि ती चुकीची नाहीये.
हो ना, हो ना.
आणि आपण पण ना मतलब सगळ्यांसोबत आपण त्याच्यामध्ये चालोतच आहेत. न वाहता आपण थोडी न बसलोच. का आपण आपल्या मुलांना शाळेत घालत नाहीयेत का आपण तेवढी फीस भरत नाहीयेत. ते आपल्या हातातच नाही गोष्ट त्या, त्या गोष्टी कराव्याच लागतात. पण आपण आपल्या मुलांना एवढं बोलू तोच की बाबा त्यांची बरोबरी नको करू.
नको आणि पहिलं कसं होत सहा वर्ष झाल्याशिवाय मुलाला शाळेत टाकतात, पण आज काल अडीच दोन वर्षाचा झाला कि, लेकर कि लेकर शाळात लेकरु शाळेत आजकाल आईवडलांना पण
किट लगेच ते अन आई-वडिलांना ही घरी नको
नको वाटाय लागलेत लेकरू नको वाटायली का आराम
तसच झाल्यात ना गोष्टी आता. काल अवघड झाल्यात गोष्टी सगळ्या.
ट्युशन्समध्ये, क्लासेसमध्ये पण भरपूर कॉम्पिटिशन वाढलेत, अ क क्लासेस पण भरपूर झालेत, इथं वेगळे प्रत्येक गल्लोगल्ली चार, चार क्लासेस निघालेत, मग त्याच्यामुंळ शिक्षणाला पण प्रॉब्लेम येत ना म्हणजे कॉमपिटिशन वाढतंय, मुलांमध्ये वाढतंय, पालकांमध्ये पण वाढाय लागलेय.
हो आता मला सांगा पावला पावलावर जर शाळा उघडत असत्याल, तर पावला पावलांवर ट्यु ट्युशन का नाही उघडणार.
हो ना, हो ना.
ते पण घरी बसून दोन चार घंटे ट्यूशन घेऊन ते पण कमवायला लागले त ना. त्यांचा एक बिझनेस चालूच झाला ना आणि आपण शाळेला एवढी फीज ऊन सुद्धा आपण ट्युशन मध घालतोच मुलांना का तर आपल्याला वेळच नाही, आपल्या लेकरांचा अभ्यास घ्यायला, का तर मुलं ऐकत नाहीत घरी आमच.
त नाही आणि
नाही हमारा ही नाही ह ही गोष्ट ही गोष्ट चुकीची आहे ना तुम तुमला मुल तुम्हाला सु नाही ऐकणार तर शाळेतल्या मॅडमच
काय करणार हो ना हो ना.
चे आई वडील आहेत खूप पॅम्पर्ड झालेत लेकरांना काहीच नाही म्हणा येत. च ट्रोमामध्ये जाईल कीस होईल हे सगळे मनामध्ये न भीती निर्माण
बी आणि आजकालच्या मुलांना मोबाईलची जास्त, हॉबी लाग म्हणजे आवड निर्माण झाली त्याच्यामुळे त्यांना घरी बसलं की, मोबाईल मागतात, म्हणून आई वडील त्यांना ट्युशन म टाकतात.
बरोबर आहे पण तेच न तुम्ही तुम्ही लाख लाख फीज देता आणि ट्युशनला पुन्हा दोन दोन हजार रुपये भरता.
हो ना हो ना.
हच्यामध्येच तर लोक क म्हणजे म्हणजे जेवढं देव देतोय ना त्याच्यातल अर्ध्याच्या वर डबल म्हणलं तरी चालत कोणा मग ऊसने आणून देता येईल पैसे पण शिक्षण द्यायचं बाबा आमच्या लेकरांना शिकवायचंय बा बा म चांगलीच शाळा आहे त्यांच लई स्टँडर्ड आहे खूपच हाय फाय एज्युकेशन आहे असं म्हणतात बाहेरून सगळ्यांनाच वाटतं तसं.
आणि गव्हर्मेंट मधे म्हणजे सरकारी शाळामध्ये हेच नाहीये, एवढ्या फॅसलिटी नाहीयेत, मुलांना व्यवस्थित
अहो अशाच परिस्थितीत लेकर शिकतात हो, हे मोठे मोठे अधिकारी जा होत तात ना जे ते अशाच परिस्थितीत शिकतात, कोणत्या हाय स्कूल मधली लेकरं कधीच एवढ नाही त्यांना ज्यांना फॅसिलिटी म्हणजे जेवढ्याना म्हणजे जेवढा आराम भेटतो ना या सग सगळ्या गोष्टी भेटतात ना ते लोक कधीच मोठे मोठे ते अधिकारी बनत नाही, कारण त्यांना परिस्थितीची माग नाही का, ते मेंढ पाळणाऱ्या मेंढ्या
हो अ बिरुदेव-बिरुदेव हो तो बिरु देव म्हणून नाव आहे त्याच
किती त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बोलण्यामध्ये त्याच्या किती माणूसकी, हो. आणि त्या इंटरव्ह्यू क्रॅक केलात. त्यांन त्यो काय करत होता, मेंढाच पाळत होता न.
हो ना आणि येत नाही. हे आणि लोक आता आमच्या इथं पण आमच्या रिलेटिव्ह मध्ये आहेत. म्हणजे परिस्थिती त्यांची अश की आहे कि टन खायला पण नाही पण त्यांची मुलगी बी, अ एम. बि. बी. एस. ला म्हणजे फी मध्ये म्हणजे मार्क चांगले घेऊन, तिनं गव्हर्नमेंटच्या शा शाळेत शिकली, सगळ टॉकल तिन कॉलेजला जात घरी बसून अभ्यास त्यांची एवढी परिस्थिती वाईट, पण लोक अ बक श्रीमंत लोक असा विचार करत नाही. की आपण पण गरीबांच्या लेकरांना मदत करावी आपण इ का वायफळ खर्च करण्यात पेक्षा त्यांच्या शिक्षणांना थोडा हातभार लावला तर त्यांच पण
अवो, चुकून-चुकून कधी चुकून कधी मदत केली तर, रात्रभर झोप यायची नाही दान केलेल्या लोकांना. कि यार तेवढ्या पैशामध्ये आपलं काहीतरी झालं असतं असं वाटतं त्या लोकांना, हि मानसिकता. लोकांची अशीच झालेली आहे मानसिकता, खरब. पाहायला गेलं तर,
पाहिजे लोकांनी पण सगळ्यांनी शिक शिक्षण तर महत्त्वाचं आहे पण सगळ्यांनी. सगळीकडून गरीब लोकांना मदत केलीच पाहिजे, शिक्षणाच्या बाबतीत तरी करायला हवी बदल.
करायला पाहिजे पण करत नाहीत ना हो आजकाल लोक सगळे स्वार्थी स्वतःच्या आयुष्यामध्ये. त्यांना रोड ला कोणी भीक मागत आहे, तर त्यांना एक रुपय नाही द्यावा वाटत, तर ते गरीब लोकांना काय मदत करतील नाही का?
हो-ना हो- ना ते तर आहे.
लोकयत. ती जे मदत करतात बघा आ एक बाई ह्याच्यामध्ये पण आहेत बघा म्हणजे सोशल मीडियावर आहेत एक हुसेन म्हणून आहेत बघा अ त्यांंच काय ते कपड्याचं दुक दुकानय पण ते गोरगरिबांना एवढी मदत करतात एवढी मदत करतात. शिक्षणांना पण किंवा त्यांना म्हणजे समजा राशन पाणी दिलं अ तर ते ना व्हिडिओ टाकतात. का तर माझे व्हिडिओ बघून दहा लोक असे उभे राहतील.
हो उभे राहते खाऊ घाल पण हेच पण हे करायला पाहिजे लोकांनी कि आपण श्रीम आपण मदत करतोत ना आपण दुसऱ्या दहा लोकांना सांगायला पाहिजे तुम्ही पण मदत करू शक करा. गरिबांच्या लोकांना
करून ना हेच्यावर टाकतात मागं तर एक क सिंगर होता म्हणजे कचरा गोळा करणारा होता. त्यानं अ म्हणजे त्याचं शिक्षण छान झालं होतं इंग्लिश पण एवढी छान बोलत होता त तो पण त्याला ना गाण्याचा गाण्या ची आवड होत ती त्यानं रोड वर उभारू उघड्या अंगावर नुसती खाली छोटासा चड्डा होता त्याच्या अंगावर. आणि त्यानं गाणं म्हणून दा खवलं तर त्यांनं ऑपॉर्च्युनिटी दिली त्याच्या मित्राच्या अ स्टुडिओमध्ये. आज तो किती गाणी गातोय त्याची कम चालू झालं त्या गाण्यामधून. आणि एवढे स्वतः गाणे लिहितो स्व आता त्याची इंग्लिश हँड रायटिंग पाहिली तर, माणसांना नवल वाटेल एवढी छान हँड रायटिंग त्याची.
आणि आपणच हा पण आपणच कसं करतो आपल्या मुलांमध्ये ह पण कॉम्पिटिशन त्याचा मुलगा एवढा हुशार आहे तू पण एवढाच पण आपण आपल्या मुलांमध्ये किती कॅप म्हणजे सहनशीलता आहे किती शिकण्याची शक्ती हे बघत नाहीत ना. दुसऱ्याच्या मुलासोबत, हो हो चालते ठीक आहे.